हा बोल हो.
हम्म हेच म्हटलं.
हम्म. चल चला.
तुमचं झालं जेवण.
जेवण झालं तुमच्याकडे पाऊस होता का आज?
आज पाऊस वगैरे काहीच नाही ना.
काय नाही.
हम्म हम मोकळं वातावरण होतं.
बघ ना बाई कधी येईल आता पाऊस आता लोक वाट म. हम्म. पावसाची वाट पाहाला लागली सगळे.
तेज हवामान विभागाने ते चेतावणी दिली होती ना की शेतकऱ्या शेत तरयांनी लवकर पेरू नका म्हणे अस?
हम्म
कारण की पाऊस आता बंद होणार व असं करून तर खरंच बंदच येतो एका हप्ता हऊन गेला.
म आता लोकांना पाहिजे आता पेरण्या करतील शेत कोरडे झाले तयार करतील.
हम्म. म तरर शाळेतून रस्त्याने ते का तकड रस्त्याने तर चांगले ज ते कपाशी मोठे झालेले दिसत.
हा का?
हम्म.
ह सिरियल बघता का तुम्ही कृष्णा हईच्या लेखी खूप छान आहे ग.
कृष्णाचली.
कृष्ण कृष्णईच्या लेकी
हम्म नाही.
खूप छान आहे ती बाईला तीन मुली असतात त्याच्यावर आहे मस्त आहे.
आणि कोणाच्या टी व्हीवर आहे?
जी मराठीवर आहे ना अ जी फई. जी फाई दिसत तुमच्याकडे?
नाही नाही दिसत.
जी मराठी वर लागत संध्याकाळी सात. ह मग त्याच्यावर संध्याकाळी सात वाजता लागते नाग.
हम्म.
हम्म.
अजून काय म्हणता घरी कोण आहे मग राजदादा आहे का जयदादा?
राजेना
हम्म.
का ग रुपा ते पंचायत समितीच्या मागे कशाची कंपनी ग? तिथे बऱ्याचशा मुली कामाला जातात
पंचायत समिती काय नाई ही नाही माहित मला
बावड्याला तपास करायला लाव बरं कोणती कंपनी काय तिथं जवळ पाच दीडशे मुली कामाला लागलेल्या आहेत म्हणे
हो का आ त नवीन का?
हा नवीन नाही म्हणे कधीच आहे म्हणे.
अरेन स आह.
हा.
हम्म नाही माहितीय मग.
कशाची कंपनी काय बावड्या बरोबर तपास काढून आणल सांग बर विचार त्याला.
हम्म तो देवपर हो देवपूरला जास्त जात नाही तो इकडच गावामध्ये जातो फक्त. आणि ते बी अजून ते आदिवासी व असं आमचं हा आहे ना तेच म्हणज आमच पण. काही पण आदिवासी लोकांचं माहिती सांगतो ना आमही त्याला की ये ये बघ बघून ते ते बघून काय चालू आहे काय नाही तिथं तर काही जातच नाही त तिथं ते आदिवासी लोकांना. काय ते कागदपत्र देऊन लगेच लोन भेटून जात म्हणे.
मग जायचं ना मग तपास करायचा ना.
तेस ना.
आता किती जणांना भांडेन ते ते बी बऱ्याच जणांना मिळालं बाई.
हाा ते भांडे पण भरपूर भेटलं आणि ते भांड्यांचं पण मम्मी सांगत होते हा हा. फॉर्म हे भरून द्या पण त्या फॉर्मच मला काही समजलं नाही. मग मी काय भरला नाही.
तुला लाडक्या बहिणीचे पैसे येतय?
हा येेतय ना मांगे आले ते आ आता या आता या महिन्याचे काय आले नाही
आमचे तर बंदच होऊन गेले बाई
हा.
हम्म सोनू ला येतय का.
पण तिचे काय माहित तिलाच माहिती
हम्म माझे तर येतच नाही ते केवायसी करायला लावतय.
हा ते काय म्हणतात ते कातारवेलचे ते वैणीन त्यांचे आहे आई ना. बहिणी आणि व आईने त
हम्म.
त्यांचे पण बंद झाले म्हणे असं सांगत होते त्यांनी
हम केवायसी करायला लावणार त्यांना.
हा तेच ना मग केवायसी. त्यांचं ते केवायसीच दूर पडत जायला म्हणून.
हम्म. नाही ग घरूनच ऑनलाईन केवायसी करता येत आता.
हो का?
ते मोबाईलमध्ये भरपूर माहिती येते त्यांनी ते पाहायला पाहिजे ते करायला पाहिजे तिथ सगळं सबमिट केलं का ऑटोमॅटिक केवा्हाैस होऊन जातय आता.
हम्म पण ते. कोणचं कसं दाखवता कोणचं कसं दाखवता ना मग ते ऑनलाईनचं पण.
हम.
कोणी काय सांगत तर कोणी काय सांगत.
ते आहे व ते सगळनी स व्यवस्थित वाचून सांग हे करायला पाहिजे.
हा ते लाडकी बहीणच ती वेबसाईट त त्याच्यामध्ये ना हम्म. त्याच ना मग ते समजायला पण तर पाहिजे काय क्युरी आहे काय करायचं काय नाही.
हा तेच.
आणि त्यांनाच करायचंय ना ते आपल्याला थोडी करायचंय इकडच त्यांचे डॉक्युमेंट त्यांनाच त्यांच्या मोबाईलवरून ओ टी पी वगैरे येतो अजून.
हम्म.
अं.
काय नाही मम्मी झोपली?
नाही ना मम्मी तेच काम करते. तिच काम करतेे लसूण निवडायचं.
चा अभ्यास झाला.
करते ती पण अभ्यास.
हम्म. रिंकू आली नाही का म अजून?
हा ना ती भांडे घासाायला बसली आ हम्म जेवण झालं ना आता आमचं.
हा बाई मी बी आताच आवरल आज पाहुणे होते आमच्याकडे पण.
आत्ता.
हम्म.
आणि स्वयंपाक होता मग?
वरण, भात, तुरीची उसळ बटाट्याची भाजी. आता काही जेव
हा मग काय आता काय केलं नाही मी जेवण आता पप्पांना आमलेट करून दिलं. आता राज बी काय जेवला नाई आणि मी बी काय जेवली नाई.
हा.
हं दुपारी उशिरा झालं ग बाई जेवण.
हा म्हणून.
हं.
आणि पाहुणे हाय का गेले मग?
गेले. पर आमचे पाहुणे नाही थांबत ग रुपा. आमच्याकडे पाहुणे असं आले का आम्ही बी कुठं थांबत नाही ना मग आमच्या कडे बी कोणी थांबत नाही.
बरोबर अ हं हं.
ही ही ह ह ह ह. अ हं.
नाही आमच्या इथ एक अर्धा दिवस कराय ना थांबून जाता मग जाता.
हा आमच्याकडं नाईच थांबणार. आमच्याकडे सगळे गाड्या घोड्या आलेत ना जेवण खावन करता गप्पा टप्पा मारता मग त किती का वेळ होईना तेव्हा निघून जातात. अस हा रात्री बी जरी आले हा आता रात्रीचे हे माझे धुळ्याच्या मावशीचे पोर मावशीची मु धुळ्याला राहता ना.
हा.
मग ते रात्री तर बई केव्हा बी येतात अकरा साडे अकरा बाराला बी येतात ते भेटायला. केव्हा केव्हा.
मग गाडी चालते राहते ना त्यांची म्हणून.
हा मग ते आले का आं बसायचं. चहा पाणी करायचा मग गप्पा मारत मारत एक दीड दोन बी होऊन जातो नाही. तेव्हा रात्री आपल्याला जोप लागते आण त्यांना गप्पा सुच हा मग ते म्हण जोप तू जोप म्हणून येत नाही तुझ्याकडे असं म्हणतात ते मग मला. मग त्यांना सांगाव आपण तुमचा काही हा टाईम आहे का यायचा आ हं हं. हा हा. अ आणि रात्री दर दोन दोन वाजता ते धुळ्याला येतात मग. कधीपण.
ह आणि एवढ़या रात्रीचा प्रवास परवडतो त्यांना?
परवडतो त्यांना. सकाळी दहा वाजेपर्यंत आडे पडता आण मग जातात कामाला.
म बापरे.
मग इथं काही तसं आहे का आप
आपलं नाही तस आपलं नाही तस आपल्याला लवकर उठून लवकर आवरावं लागत.
ह. असं.
असं.
काय म्हणती?
काय नाई सईचंपण उद्या क्ले कॉम्पिटिशन आहे तिचा अभ्यास वरच चाललाय तिचा. आणि क्लेच प्रॅक्टिस काहीच नाही.
हा ना.
हम्म.
हम्म हं. आता पहिल्या क्लेची ब्लॅ प्रॅक्टिस घेऊन घे ना मग तिची थोडी. एकच वस्तू बनवायला
तिचा अभ्यास पूर्ण होणार तर तेव्हाचं घेता येणार ना ते क्लेच.
हम.
हे पण असं तिचा अभ्यास अभ्यास पूर्ण कराय शिवाय सोडतचं नाही ती पण.
हा ते पण आहे काय घेणार आहे? अ क्ले कॉम्पिटिशन ला काय बनवणार आहे? ते ठरून
तिला तिला शिकवलंय तिच्या आत्तूनी पाइनाप्पल. आणि अँपल अजून बनाना. आणि ग्रेप्स ही पावलय ग्रेप्स.
बापरे एवढं बापरे बाप एक बनव ता ही येतं तिला आणि तेवढा वेळ आहे का तिथे शाळेमध्ये.
येलते ते वेळ तर भरपूर राहील पण तीच टाइमपस करते निस्त. . लवकर बनवून घ्यायचं आणि मस्त बाजूला ठेवून द्यायचं बनवून-बनवून.
म ज्याच लवकर होईल त्याला ल त्यांना बक्षीस भेटेल म्हणा असं सांगायचं तिला.
तेच ना.
तेव्हा ती पटापटा बनवेल नाही तर ती खेळतचं बसेल त्याच्याशी.
हा.
बर.
अजून फ्लावर पण बनवायचं शिकवलंय एक वेगळं.
हा येतं का पण मग?
हा येऊन जातात तिला पण अशी टामला मग हां. हा पायनएपलचा शेप कसा आहे? मंग हे लिफ म्हणजे ते येतं असत ना.
हम्म.
ऍपलचं लिप ते लिप कसं चिट कायचे ते चिटकत नाहीये.
अरे
असं होऊन जातं मागच्या वेळेस पण.
बॅटबॉल शिकवला असतं.
आं नाही नाही नाही तिथं हा फ्रूट सांगितलंय व्हेजिटेबल सांगितलंय आणि फ्लावर सांगितलंय.
अच्छा हा विषय दिलेले म्हटलं का काय काय बी बनवायचंय.
नाही मागच्या वेळेच पण तसच सांगितलं होतं आणि तिला विचारलं घरी येऊन तर काय काय बनवलं गं तर म्हणे नाही म्हणे फक् म काही बनवलं नाही मने असं करून सांगत होती.
अरे देेवा!
आणि तेव्हा पण फ्लावर बनवायचं शिकवलं होत आणि डक बनवायचं शिकवलं होता.
म
हम्म. त्यांनी असं पण सांगितलं की तुमच्या मनाने पण करू शकता व असं.
हा मग तिला दिवा शिकवून द्यायचा सोप्पं-सोप्पं दिवा दिवा कस असं खोल असं एक बोट टाकला का आणि पुढे तोंड असं करून द्यायचं झाला दिवा.
हम्म.
असं पटपट जे सोप्पं आहे ना ते शिकवायचं तिला बॅट फुटबॉल बॅटबॉल भी पटकन बनता.
हां.
तसं
पण कसं तिला शे शेप बरोबर येत नाही ना म्हणून.
हम्म.
हम्म मंग ते सुटत बरोबर आहे.
हा चे बनवेल ते जे शिकवलं असेल आकवीचे डोक् त्यात जे गोसलय तेच बनवेल ती.
ना जे बसलाय आहे तेच बनवेल त असं नाही की हे बनवायचं ते बनवायचं तिला जे आठवेल तेच बनवायल.
तेच बनवेल ती आता हम्म. कॉल कितीचा आलाय माझा लगेच कट झाला होता. पण ग्राय दरला जातो तेवढं बरे वा.